हॅलो! हॅलो!
हा ऐकू येतोय आवाज ऐकूय! हो आपला. भारताचे जे पंतप्रधान आहेत ना नरेंद्र मोदी साहेब.
हा हा.
खरंच मला खूप आवडतात ते कारण की नेतृत्व अगदी खूप. छान त्यांच.
हो मला पण मला पण आवडते व्यक्तिमत्वात ते..
हो अगदी म्हणजे त्यांचं.. त्यांनी न एक उदाहरण दिलं होतं! आपले जे शेव हा शेवग्याच्या शेंगा आहेत ना..
हा.
हा तर ते शेंगा खाल्ल्यामुळे आपल्याला.. काय त्रास नाही होत हे उदाहरण दिलं जा.. ण शरीरासाठी खूप चांगल्या अस त्या हो तर ते सांगाय.. इतक्या म्हणजे त्याच्यात सगळं असत फायबर असतं कॅल्शियम असत जर आपण एखादी वस्तू खाल्ली त्याच्यात फक्त कॅल्शियम असतं म्हणून आपण ती खातो आणि ती शेवग्याचे जे शेंगा असत ना त्याच्यात सगळे प्रकारचे कॅल्शि कॅल्शियम पण असत फायबर पण असत आणि अगदी शरीराला खूप उपयुक्त असत हो तर ते सांगायचे कि मी शेवग्याच्या शेंगाच्या पराठा खातो परत शेवग्याच्या शेंगाचा सूप परचव घ्यायची भाजी म्हणजे मला तीन वेळेस जरी दिलं ना तरी मला कंटाळा नाही येत म्हणे इतकं इतक छान ध्य उद दि होत ना खायला पाहिे आणि तो पाला सुद्धा खूप उपयुक्त असतो
हो हो
झाडाचा पाला असतो ना आपल्या शेवग्याच्या खूप उपयोग असतो त्याचे सुद्धा पावडर करून अ सकाळी जर एक चमचा तुम्ही पाण्यात घेतला ना तर त्याच्याने सुद्धा वजन कमी होत बरं का
अच्छा
हो
ह हे मला माहित नव्हतं वजनाचं
हो वजनही कमी होतं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्याच्यात
अच्छा के मी म लहानपणी ऐकलं होत माझी मावशी शेवग्याचे फुल आहेत ना फुलं सफेद असतात बघा तर त्याची भाजी करतात आणि मी खाल्लीय खूप छान लागते त्याच्यात कॅल्शियम खूप असतं
हो हो हो आणि इतकी छान लागते ते खायला हो त्याच्यात सगळं चटणी मी मीठ हळद सगळं व्यवस्थित जर घातलं ना
हा कांदा हिरवी मिरची लसूण टाकायच...
हो हो आणि आपल्या आमच्या इकडे... पाड्यांमध्ये खूप म्हणजे अ रानभज्या येत असत.
अच्छा...
हो चिवळची भाजी आहे ते चिवळ म्हणतो आम्ही अगदी बारीक असत... सिव की...
हा मी ऐकलय पावसाळ्यात येते कावती..
हो पावसाळ्यात येथे... हो तिच्या जर तिला... घरी घेऊन यायची आपण बाजारातलं आणि अगदी म्हणजे... ती ना पटकन निवडली नाही जात म आम्ही काय करतो खाट टाकतो... टाकून देतो. आणि खाटीच्या खालींना एखादं कापड वगैरे ठेवून देतो. आणि खाटेवर तिला.. हळूहळू चोळतो म्हणजे नुसता पाला पडतो काड्यावररती राहता.
हा..
मग तिचे ना ते पाला जे.. पाला पडतो. ना तो पाला घ्यायचा त्याला स्वच्छ धुऊून टाकायचा. धुतल्यानंतर.. हो मग त्याच्यात लसण लाल मिरची जिरे.. आणि ओवा असे सगळे वाटण करून गव्हाच्या पीठ.. करायच्या त्या ते सगळं वाटण टाकायचं तो पाला टाकायचा त्याच्यात कोथंबीरी टाकाय.. यची. आणि ते पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्या मस्त छोटे छोटे... आम्ही दशम्या म्हणतो इकडे.. आमच्या भागात हा तर आम्ही पराठे पराठे पण बनवू शकता. ते पराठे... करून त्याचे सगळं आणि लोणच्या सोबत खायचे त्यांना कैरीच्या लोणच्या सोबत अगदी छान लागतात.
अच्छा हम् नवीन रेसिपी कळली तुमच्यामुळे मला आज खूप छान..
आणि सगळ्या रानभाज्या तांदळाची भाजी सुद्धा करून खातो आम्ही...
अच्छा...
हम्म असे तिचे पोकळ्याच्या भाजी सारखे पत्ते असतात तादळाच्या भाजीचे.. हा तिच्याही नुसत पालापाला.. निवडून घ्यायचा त्याच्यात फक्त लाल मिरची आणि लसण... बस मग बाकी काही टाकायच्या म सेल वगैरे टाकून... मिरची लसण परतून घ्यायची ती भाजी... त्याच्यात सोडून द्यायची विना पाण्याची पाणी तर घालायचंच नाही तिच्या... अगदी ती कोरडी होईपर्यंत तिला मस्त शिजू द्यायची... की छान लागते ना पोळीसोबत भाकरीसोबत...
बरोबर मी तुम्ही जे शेवग्याच आज सुरुवात केली ना.. त्याच्यावर मला आठवलं आज आजकाल तुम्ही ऐकल असेल बघा... बिझनेस मोठ्या प्रमाणात बिझनेस आहे हा... झालाय की परदेशात खूप मागणी आहे शेवग्याच्या पानांच्या पावडरची.. कारण याच्यात खूप औषधी गुणधर्म आहेत म्हणजे शेतकऱ्यांना... नवीन संधी आहेत ह्या चालून आलेल्या आता...
हो आणि ना आता इतकी सुविधा झालेली ना कशामुळे हे डिजिटल मुळेच.... झारी तर सोय पूर्वी कसं डिजिटल नव्हतं लोकांना काही कळायचं नाही...
हा बरोबर....
लोकांना हे नाही कळायचं की आपल्या भारतात खूप मोठं मार्केट... टे आपल्या भारतात जेवढे पण वनस्पती आहेत. किंवा जेवढे आयुर्वेदिक फुलं, पानं, झाडं जेवढे पण असतील ना? तर ही खूप मोठी मार विदेशात आपण करू शकतो आणि विदेशात आपलं खूप मोठं नाव करू शकतो आपण
बरोबर.
हम्म. पण लोकांना कळायचं नाही लोकांना म्हणजे तिथपर्यंत जायची माहिती नाही, जर रस्ताच माहिती नाही तर मग आपण बिझनेस कसा करणार.
हो. आता बरेच तरी पण अ म्हणजे अ वेगळ्या वेगळ्या संस्था हे चालवतात कार्य म्हणजे बिझनेस कस च्या वाढवायचं ट्रेनिंग देतात, पण त्याच्यात ना काही फसवणूक नाही व्हायला पाहिजे, अशा चांगल्या संस्थांची जर लोकांना माहिती मिळाली. आणि त्याच्या थ्रू ट्रेनिंग घेऊन त्यांनी जर पुढे काम केलं तर नक्कीच लोकांना उपयोग होईल त्याचा.
हो आणि कुठलाही काम केलं ना त्याच्यात पारदर्शता पाहिजे. जर नुसतंच लोकांना आपण फसवून ज काम केली तर म काही उपयोगाचं नाही म दोघांचं नुकसान होतं आपलाही बिझनेस पुढे जात नाही आणि ते शेतकरी ते पुढे जात नाही. म्हणजे थांबून जात कुठेतरी हो. बिझनेस ला हा आळा बसून जातो ना. हो. करायची तर भरपूर इच्छा आहे. आज जरी कोणी सांगितलं ना की तुम्ही हा बिझनेस तिथं ओपन करा. पण महिलाच पटकन तयार होतात. महिलांचं काय म्हणजे त्यां नाही म्हणतच नाही. त्यांना ते कस ते दिवसभर घरात काम करता त्यांना असं बाहेर निघण म्हणजे किंवा बाहेरच जग त्यांनी बघितलेलं नसत. सुरुवातीला आहे ना भीती वाटते. हा अनुभव सांगते मी. भीती वाटते आपण जरी एकटे जरी कुठे नाशिक मुंबई, पुण्याला गेलो तर आपण घाबरतो. आपण आजपर्यंत एकट गेलेलो नाही. महिला घाबरता आधी महिलांना त्यांच्या मनातली भीती काढणं खूप महत्त्वाचं आहे. हो. आणि आपल्या इथे भारतातले जे राजस्थान मधले जे पारंपरिक पोशाख आहेत ना
हा.
हो. तर ते पोशाख स्पेनमध्ये, युरोपमध्ये हे पोशाख म्हणजे भारताची जी राजस्थानची जी महिला होती ना?
हम्म.
ती अगदी गरीब घरात दिलेली होती तिला, म्हणजे साधारण परिस्थिती म्हणजे तिथं तो आपल्याला तर माहिती दोन- दोन, तीन- तीन किलोमीटर पाणी घ्यायला जावं लागतं राजस्थान पाण्याच म्हणजे आपल्याकडे पाण्याने आपण सुखी आहोत. आपल्याला पाणी मिळतं म्हणजे एक दिवसात, दोन दिवसात. नळाला पाणी येतं तिथं नळच नाही आणि पाण्याच तर म्हणजे तुम्ही विचारूच नका. तर ती स्वतः त्या महिलेने तिचा अनुभव सांगितलेला होता की मी दोन, तीन किलोमीटर जायची आणि हांडावररून पाणी आणायची. आणि तिथल्या ज्या शॉली असतात राजस्थानी.
हं.
त्यांचा जो पोशाख तो आणि तो हाताने सुईने ते धागे विणता. हो धाग्यां पासून ते डिझाईन तयार करतात कापडावर. म्हणजे वेगवेगळे रंगीत रंगीत धागे असतात. त्याच्यात मग तुम्ही बारीक पांढरे मो तिलावा
हा
बघा त्या लावा पूर्वी नाही यायच्या का साड्या टिकल्यांच्या साड्या यायच्या बघा,
हा मी राजस्थानची कला पाहिली मी पण तर ते जे वॉल पेंटिंग वगैरे असतात ना त्यांचे म्हणजे उंट इतकीे सुंदर दिसतात. ना म्हणजे घरात वगैरे लावायला बनवतात ते लोक
हो
पूर्ण हाताची कला आहे ती
हो त्या हाताची कला त्या महिलेने म्हणजे विचार करू शकतो आपण कि दोन किलोमीटर पाणी आणायचं त्याच्यानंतर सगळी घरातली कामं करायची आणि जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळ मिळाल्यानंतर ती महिला तेवढं थोडं काम करत असायची. म्हणजे तिची आजी सासू तिची सासू हे सगळं घरात काम कराय काम हाताच तर मग हि सुद्धा ते हाताच काम करायचे. करायचे तर मग असंज आता फिरणारे येताात, टुरिस्ट येेत मतज आता यांच बघितलं असेल अंगावर शॉल वगैरे तर मग त्या लोकांना सहज आवडली आवडली तर मग म्हणे चांगल्या ओळखी पाळखी झाल्या मग म्हणे आमच्या देशात तुम्ही तिथं तुम्ही सेल करा बिझनेस करा आम्ही सपोर्ट करतो तर मग त्या महिलेने अशा दहा महिलांचा गट तयार केला मग सुरुवातीला स्वतः आच खर्च करून मग तिला ज्यांनी सांगितलं ज्यांनी मार्गदर्शन केलं ते स्वतः तिला विदेशात घेऊन गेले मग ते गावाखेड्यात थोडा विरोधच होतो की नाही महिला विदेशात जाते विदेशाचे लोकं कसे म्हणजे हा आपला ग्रामीण भागात हाय अजून अशी विचारधारणा
आहेत ना हो
तिने तो बिझनेस तिथं ति म्हणजे ते जसे आपल्या इथं प्रदर्शनी लागते ना स्टॉल वगैरे लावता तशे तिथ स्टॉल लागले मग तो बाजार भरला त्या बाजारात तिने ते -तिथलं तिच्या राज्यातला पोशाख शाख प्रदर्शन केलं तिने तिथं मग त्याला एवढी मागणी तर आज तिची स्वतःची कंपनी
अरे वा किती छान ना हो बघा ना कीती छान
म्हणजे इतकं आपण महिलाने जर विचार केला की नाही मला काहीतरी करायचंय
हम्म असं ऐकला ना काही म्हणजे अ.. रि- ह्या खऱ्या गोष्टी तर एकदम उच फूर्थ येतो कि आपल्याला पण हा.. आपल्याला पण त्याच्यातनं अ एक अ.. अ उत्साह मिळतो की आपण काहीतरी असं करावं असं वाटतं मग
हो हो आपले दहा मिनट झालेत
ओके धन्यवाद धन्यवा ह